हॅलो
हॅलो
काय चालल
काही नाही बा तब्येत नाही बरोबर बिचारी अग टाकल होत
हो का दावाखान जलच्यां कायले का मस्त काही चांगलं चुगलं करत जा झडी पाण्याच तब्येत आप म आपण मग त तब्येत चांगली होती काही करत जा भजे करा गरम गरम
हं, हं.
हो तब तब्येतच्या मिशान.
हो ना.
काही काही गरम गरम काही काही करू करू खात जा. आपण मग ती तब्येत चांगली होते. मी तशीच करत असतो तब्येत बिघडली की
काही पदार्थ कन खावा
होा ना आपणच आपल्याला भधकत नाही ना बिचारीे
मग मग ये म बला होता
म प येत ना महिना घर अधिक महिना
हा
हा
हम ते
पाणी गिणी आहे का तिकडे
दोन दिवस झाले आलो आणि आता आई बंद आज नाही आलं
हा का उद्या चालतात मग निंदवन
दोन दिवस आचालो आता नाही आलो
हो ना आमच्या दारीच
आता बाई काय दोन दिवस तर इथलं आलो. लयस आलं ना मलं मोठे मोठे पूर आले. हम्म आज कोल ना आता आज हा झालं नाही तर असं काय चाली.
हं, हं. हा ना सगळीकडे रोड झाले आमच्या दारीचं नाही झाला माय तो रोड.
तुम्ही मोठे लोक आणा बाई आम्ही
काय त माय बाई खरं ते दारी खर नाल्या
तुमच्या इकडे भरती नाही का तुमचे तिकुण आता हवेच होईल ना घराचे शेजून.
हो ना हो ना.
हा मोठा मोठा रोड होते तुमच्या घराच्या तिकडून आता.
हो.
हा मग एकखट्ट्याच हून जाईन तो तो. हम्म आम इकडे झाला बाई कसाय बी लय लेकराले शाळेत जा लागे लहान लहान लेक घाण होती हा लय हेले होते लेकरायचे. हं. आता आजारामास पाणी पण सकाळत काही. हम्म काल हो कालय बी. परवा दिवशी ओले होऊन आलो वावरातून आणि आज घरीच राहिलो काले घरी राहिलो काय करताय घरी राहायचं पाणी
हं, हं.
मजुरी आजची सकाळी नाच.
हो ना.
पण पाणी वावरले लोक माणसे बी सारे पाईप उचलू उचलू बेदम झाली.
हम्म आज कती बि आमच्या घरी वावरात
हो बाय नाही वो बाई गार
निघून राहिलं म्हणे सोयाबीन.
सोयाबीन करेल हा काय?
नाही दोन एक कर पेरलं सोयाबीन काही पराठी आहे मग.
असं मी तेस तर म्हटलं सगळ सोयाबीनच हाय व्हय. हो हो तुरीची वळ टाकली असती. हम्म. तुरई, तुरई निदलीशी.
हो तूर हाय ना?
हो का यंदा लय यंदा आम्ही लय लावली बाई तूर.
हो ना आता खतगीत राहिल टाकेच आमचं.
लोकांनी पेरली तूर
हो ना
ते अन तूर अन पराठे बी निंदन चालू आहे तुमच्या निंद्याला काय आता टाईम हाय अजून. हम्म. काही बी खरं असत तोंड हे झालं की काही बी करत जा चांगल जरास.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
चांगलं होत. हो त्यां निरा झोपेल झोपेल राहिलं की बी अजून माहीत पडते जास्त.
हा, हा.
हम् जाऊ एखाद्या शेगांवले मला उज्वला चा फोन आल शेगांवला जाऊ शेगांवला जाऊ म्हणे चिखलदऱ्यात
ते म्या म्हटलं तब्येत चांगली झाली की जाऊ म्हटलं मग.
किती पावसाळ्या हाय बाई तसंच पाणी असतं तिक
हो ना मी मागेच तर काशीला गेली होती तर बिमार पडली होती.
हो चाल ना पंढरपूरले
हो आता पंढरपुरले जायले पुरते
हो ना बुढ्याबाढा पण आहे
काय म्हणतो एका मागु माग चालल्याना दिंड्या आपण बसलो घरीच
आम्ही एस टी न चाललो बाई हम्म गावातच आपल्या गावातच एस टी भरतात त्या हम्म पुढे होते की पुढे होते होते की नाही होत म्हणून म्हटलं जावा
हो ना
हा हो आता काय होते काही नाही
हा हो
ते हा मग आठ दिवस लागतात ना तिकडे
कोणाची हे आखरी किस्त
हम्म आता किस्त झाल्या बाई आता ती आपल्या व्याजाचीच आहे.
हो व्याजाची ये पण कोणाशी व्याची
तारीखाच्या गटाने विचारलं तीन हजार सातशे रुपये भरा लागते व्याज म्हणे.
हा तीन ह याच्यात ब असच सांगा तु रे काही
हम्म त्यान तम्हाला कमी भरायला गेन एक जण कमी आहे तो
कोणाले
ह आपल्याले
हम् तेने जसं येनुबाईचं कटल ह आणि ते तिने एकखट््ट्या भरली म्हणून कमी आहे ना तुम्हाला
हा हा
होते
हो ना हो ना
ी नाही आपलं काही ते काय जे असलं ते
आपलं बाया मस्त आहेत का का
नाहीत काय आता मी आला एक खट््ट्या भरून टाकू हा मग कट्ट्या भरले म्हातलं की फाइल केल्या जाते मग
हो हो पण ते हे पाहिजे ना ते एटीएम काढलं.
मा काढलच बाई पहिलं. एटीएम नाही एटीएम नाही ते हे काय म्हणतात त्या त्या हो मग काढला आहे ना.
हा काय हा हा.
काढला आहे मी मी त्याच्याचसाठी मग आज गेलेती पण ते मग ते एटी हे नव्हतं पॅन कार्ड नेल नव्हतं त काही काम नाही झाल
त्या हचं राहायला वाटते काढयच तुमच्या बरा
माझ्या ठाणीच नाही माझ्या ठाणीच गेल ते माझ्या विचार्याले हणार बाई जांभल जांभल करतात ना
हो ना त्या दिशी म्हटलं जाण नाहीेत म्हणत ब आम्ही गेलतो म्हणत मीनाबाईंनी
हो
हो काय गेलते का ते?
हो त्या त्या म्हणून तर यांनी त काय सांग आता ते पंधरा दिवसनात येत वाटत
दुथंडीन बाई देते कर नाही पावती देते नाधी
हो पावती हो की चालती ना म्हणतात मग
हा पावतीवर काम आपल्या खटकत नाही न कोणते पावती तिथे आणि तन मग ते पोस्टान येते बाई.
ते आपलं याच गटाचय का आला ते आलं का काय?
गटाची पुस्तक बदलली मग हो का सरली सरली आता बँकेतली पुस्तकं.
हो ना आता सरली का
न इ मल हनी अंत आठ दिससानी यज हाननी.
हो मा बदल्याचं राहिलं पण की ते ते द्याय लागलं ते पेटीचे कागद केलं तेईल भांडीचा फार्म भरा ला ् म तर काही अजून ऑनलाईन पॉनलाईन काही नाही झालं.
नाही का हा हा ह ना.
जाऊ द्या आपण कसं रोजगार आहोत आपल्याला ते कराच लागत.
हो ना ह.
चहा पंधराल अशी
हो चार पाणी राहिल काही आज जेवणच नि केेल मत म्ह बरोबर तर काही आज जास
गोळ्या गिड्या गोळ्यागिड्या घ्या लागत असत्या.
होा ना गोळ्या चालूच आहे का?
हो त्या घोडे्या नाही उषणता वाटते.
काही जेव्हाच नाही वाटत बिचारी हा.
गणित बिघडलं कि बिघडलं.
हो ना.
हा.
आपल्यालाचत मोक गमत.
नाही ना आणि त्याच्यात आता घरात करायला कोण आहे.
हो ना.
सोणगी नसती घरात मग तरी काही आपण लक्ष नसे त्याला एवढं. पोरी गेल्या घरी आता सुन राहिली ह्याचीी असं झालं.
हो ना यंदा येऊग नाही आले ना माी
हो नाही तर काय नाही तेी आंधी भामनालीिचार लागते.
नाही विचारलो होत.
योग बामाण सांगते.
आता पुढच्या वर्षीच करून ते घर बांधलं.
हो हो नाही तर काय तर हो घराच बी हो होतं ना.
कायले काय पुढती लडतरी होती जरा
नाही तर काय अडचण होती.
बाट पण ते आता यंदा ब बंदुलं मग
बरं केलं जाऊ द. पुढच्या आर्शी एका बरी सुरूातलीस करून टाका नाहीत काय तर कस लहान घर असलं किले की बाई आता अडचण हो.
हा ना हा ना हा हा.
स्वपाक दीपक करता येत मग
हो करता येत साहेपाक करत मग ते भांडे गिंडे ते बाही घासते मग घरचे पुसते.
कोण येत असते भांडे कशले
ते वचनबाई तईबाई हो चांगली करत य वर ये.
पाहिजे सुमार बसल्यान जात काय उभा नाहीत का आज लोक तनी चांगलं कोण आले.
हो हो हो ना. नाही.
बसेला क अंग टा केला.
नाही बसेल आता घराबार कसाय लागतील मग अखेनगतात. कंबरच कब कंबली आहे ते पाचच दुखून राहिली. हा ते तोरकळा्याच्या घरी असते.
हो मी बी करतो होता चहा पाणी
हो कराच
ब. आली ती इकडे फिरत फिरत मग तुमचा फोन आला तर मग फोन उचलला कधी गेली वापर.
हो का हो हो हो ना
हा चहा पाणी करा आता चहा पाण्याचाच टाइम झाला
हो हो
मले त्या बुढ्याच्या लवकर करां लागत.
हो ना हो ना मथऱ्या माणसाला लागते लवकर चला बघते त्याची.
चालूच राहते वावरात गेली की मग काही होत नाही का बरी.
हम्म.
म म्हलं वावरात गेले की मग काय गे बनखेपच होती. घरी असली किला होते दोन चारखे
ठवत म ठीकय हा ह.
हो ठेवा मी करतो कामा